हा बोल की?
आवाज येतोय का?
हा बोल येतय.
बोला?
बाकी मस तुमच्यात पोळ्या कवा सणाच वाजत्यात काय अस आधीमधी पण करतायसा?
आम्ही आधी मधी करतोय काधतरी खाऊ वाटलंय की. मम्मीला आवड हाय पोळ्या करायची आमच्या.
हा हा.
त्यामुळ करत्या मम्मी.
हा हा.
हम्म हम, त्याचा अवघड माल ये.
आणि आता त ती जरा जेवणार. मग बसायच, कामावर छान.
हम्म हम्म.
हम्म.
काय स्पेशल ये आणि
काय नाई आज पोळ्या, तुमच्यात
आमच्यात काय नसत. आमच ते फुलं चुलती हाये चुलतेची ती पण कर्नाटकातये. महाराष्ट्र मुबंई मध्ये येत, तिनं बेंदूर दिलंय आम्हाला आ हो, तिनं पण पोळ्या खडुकळी, कानोल करतासा तुम्ही
अ हेज काय हेज कसलं साबनु
सारण घालून.
हा हा नाही करत. आमच्या चकल्या करतात. नाहीत. चकल्या करतात आमच्या इथं
फक्त चकली
होय. चकली, पोळ्या कानोले ते नाही करत.
हा हा, आमच्या इथं क चकल्या, गोड चकल्या, कानूल भरपूर करतात आमच्या इथं होय. मटन असतय संध्याकाळच
हा हा
हम्म, तुमच्याकड मटण असत का?
आमच्या इथं असते. म्हणजे कसं कोण आमच्यात खाईत नाय ना, सासू सासरे त्यांच्या गळ्यात माळ हाय.
होय काय मग, आषाढीवाडीला गेली नव्हतीत.
अ नाही, त्यांच्या दिवाळीतली असत्या
हा हा, तस काय नसतंय दिवाळीतल्या, आता पाया पडून आलं तर चालतं.
आता ही आषाढी वारी, परत कार्तिक वारीला असत्यात जात्यात.
हा हा
हूं हूं, आणि वेळेस लयचं अस गर्दी होती. भरपूर जन लोक होते. म्हणे, तीन साडे तीन लाख होते.
आम्ही पण गेलतो. एक दिवस म पाया पडून आलो.
होय. आणि आता हे वारीमध्ये दर्शन पण निट नाही होत. मुख दर्शन होतय नाय
पण झालो, एक ब एक तासा भरा
होय एवढी गर्दी नव्हती काय
होती की, तरी पण
हा हा, चरण दर्शन नाय होत. म अस आधी मधी गेलं ना तर मग होत तय. चांगल दर्शन होय. हा
तर लय गर्दी
होय. तुमच्यात एकादश करत्यात का नाय.
आमचे आजोबा करत्यात.
होय. हा हा
आम्ही, आम्ही ही आषाढी कार्तिकीची फक्त धरतोय. अ आमच्या इथं एक नंदवाळ म्हणून गाव हाय. त तो भरपूर पंढरपुरापेक्षा तिथं पण माणसं भरपूर
नंदवा होय, आम्ही गेलो होतो. नंदवाळा एवढा कंटाळा आला चालायचा भरपूर कंटाळा
हम्म हम्
लय गर्दी, काय नव्हत
होय, ते आता वारीला भरपूर जन जातात ना
होय
परत मध्ये ऍक्सिडेंट पण एक मिनिट ह हा सव्वीस नंबर ह हॅलो
हा बोला
पार्सल आलतं एलआयसीची फाईल आल्या हम्म ते पोरग्याच्या नावाने एलआ सी काढल्या घरच्यांनी
असती एलआयसी हप्ते भरते पप्पा म्हणजे आमच्या नावावर दिलेली
होय हा हा मध्ये जी स्कीम आलती म्हणजे पाच वर्षाच्या आत पोरासने भरायचं म्हणून पंधरा वर्ष झाल्यावर वर्षाला बारा हजार रुपये
हा हम
हम्म
शस
ते काहीतरी पंधरा वर्षांनी दोन लाख रुपये मिळणार.
होय मिळतात.
हा. जरी तनं नाही घेतला, तर मग जे हेया आहेत ना नॉमिन आहेत पेन्सिल चालू होणार.
असं नवीन काहीतरी आल असेल
हा गेल्या महिन्यातच आलती.
हम्म हम्म
हम्म
आता आमच्या नावावर आहे ते आमचं भावाच्या भाऊ मोठ लग्नाच्या वेळीला आंमची
हा हा, होय
हो
किती वर्षाचे भरलेत
ते काय माहिती नाही मला एवढं पण एलआयसी तेवढी माझ्या नावची तरी आहे तेवढी माहिती माझ्या बहिणीच्या पण हाय तिजे आता फुटल एक वर्ष माझ्या अजून दोन तीन वर्ष आहे.
हा हा
भावाची काय नाही अजून.
हम्म कसं बरं पडते ना नंतर भविष्यात त्यांनाच.
हो कुठं तरी पैसे अडकून ठेवलेले बरं असतेत कधीतरी.
हो. नंतर कधी कुठं हे गरज पडेल सांगता येत नाही आणि
हो.
भविष्यात तर आता महागाई तर केवढी वाढल्या?
महागाई लाडकी बहीण योजना देते केवढं घेते.
हम्म गेल्या महिन्याचं तेल एकशे पंच्याहत्तर रुपये किलो होतं.
होय.
या महिन्यात तर एकशे चौऱ्यांशी किलो झाले, चौर्यांशी का पंच्यांशी.
काय नव्हचं काय करायचं महागाईला?
होय अग लयचं महागाई वाढल्या, सोनं, चांदी तर घ्यायचं होतचं नाही ना.
काय झालं?
सोन चांदी घ्यायची काय सोयचं नाय.
हो नाहीच की.
लईच महागले दोन्हीपण. मध्ये चांदी तर लाखाला गेलती.
व्हय?
होय दोन तीन महिन्याचं मागं. चार लाखाला गेलती म्हणजे मिस्टर चांदीचं काम करतात ना ते सांगत होते.
तुमचं चांदीचं दुकान आहे?
नाही नाही बाहेर जात्यात.
हो सोन्याचं पण हाय. काय झालं? सोन्याचं पण हाय. हॅलो. हॅलो हा तुमच्या मिस्टरांचं चांदीचं दुकान आहे का?
दुकान नाही, बाहेर जातात कामाला.
हा हा
हां तसं शॉपच आहे, तिथं जातात. शॉपचं आहे तिथं जातात.
हा हा शॉपमध्ये.
हो.
आता चांदी भरपूर महाग आहे. आता कशी चांदिये, आजचा भाव?
आजचा काय बघाया नाहि अजून.
आ हा.
म्हणजे तिने रात्री तिकून कामावरनं आले ना, मग सांगतात ना.
हा.
दिवसभर वेळ नसते त्यामुळं.
हा हा.
मग काय मी खास काय करत नाय, काय जास्त करता का? अं म्हणजे जेवणमधलं?
काय तरी असं म्हणजे पाणीपुरी. मग आता हा पावभाजी किंवा मिसळ
हम्म जास्त काय आवडतं तुम्हाला?
असं काय नाही तसं चालतंय काय पण.
काय झालं?
अं असं एवढं काय नाही. काय पण चालतंय, तुमचं असं जास्त करून पाणीपुरी.
हो हो. पाणीपुरीला काय काय करताय?
अं काय नाही. पू हे ज चिंचेचं पाणी, गुळाचं पाणी जरा परत ते ज मसाला असतो णा पाणीपुरीचा
हं.
ते पाणी तेज पाणी.
हा.
जरा मिरची बारीक करून, पुदिना
हम् हम्म
हम्म
पुद्दिण्याचं काय करायचं?
पुदीना आणि मिरची, मिक्सर ला बारीक करून घ्यायचं. जिरं परत त्यात पाणी त्यात जरासं चिंचेचं पाणी घालायचं. म्हणजे आपल्याला कसं पाहिजे तिखट गोड जरासं
हा हा
अं आम्ही पण केलते एकदा.
हम् काय ते?
आम्ही पण एकदी केलती पाणीपुरी. छान झालती. पण त्यांच पाणी असतंय, तसं आपलं पाणी होत नाही.
नाही होत. हो.
त्यांचं काय काय घालता काय माहित ते?
होय सेम नाही ओ तसेच. हम्म.
चालतंय.
हा.
जेवणारा कधी मग?
झा चालू जेवावल आता. ये जेवायला.
जेवायला असावय. जेवा, जेवा. आम्ही लवकर जेवतो.
व्हयं.
हम्म. चालतंय. ठीक आहे, जेवा मग.
हा.